हा बोला हा रेजचा प्रॉब्लेम होता वाटत बहुतेक ओपोपच फोन कट झालाय.
हो तेच ना ऐकूच येत नव्हतं पण तुमचा तो कॉल काउंट झाला का?
अ आता चालूय.
नाही नाही आधीच ते लावलात अरे बापरे मग आपण बोललोच नाही आणि काय झिरो सेकंड दाखवले असतील.
अ काहीतरी अठ्ठेचाळीस सेकंद दाखवले त्याचे.
अच्छा अरे बापरे हो हो ठीक आहे हरकत
काही नाही आता आता हा हा. तेच आता आमच्या इथे पाऊस पडला पावसामध्ये जरा हो खूप जरा भिजलो वगैरे नाचलो वगैरे. म लहान लान -लहान लहानपणीच्या खेळा ची आठवण झाली उड्या वगरै मारायचो ना.
अरे वा किती मस्त लहानपण अनुभवता आलं तुम्हाला.
लहान पण अनुभव होत नाय खरंच उड्या मारल्या आम्ही ते पाण्यामध्ये डपक साचल होतं ना वरती टेरेस वरती. त्याच्यावरती खरच उड्या मारल्या आम्ही.
किती छान.
खूप दिवसांनी पाऊस झाला ना त्यामुळं जरा खूप बरं वाटलं एकदम छान वाटलं.
अरे वा मस
दा लहानपणी किती छान करायचो ना आपण होड्या वगैरे बनवायचो त्यात सोडाय चो पाण्यामध्ये वगैरे.
हो ना मस्त किती छान परत लहानपण अनुभवता आलं. आपण म्हणतो ना लहानपण देगा देवा.
हो खरच ए किती लहानपणी छान छान खेळ असायचे ना पण आता आता काही मुलं खेळत नायत बरं का आणि आ त्यात सगळंच बंद झालंय आपण किती खेळ खेळायचो आधी. किती वेगवेगळे खेळ असायचे.
आता ख- खोट वाटेल पण मुलांना आत्ताच्या मुलांना सांगितलं तर आपण लगोरी हे ते कुठचेही रस्त्यातले दगड उचलून किंवा हे करून आपण एकमेकांवर रचून खेळायचो. आणि किती छान वाटायचं मस्त हे करून.
लगोरचे तर खूप भारी, हो हो लगोरचे खेळायचो ना आम्ही. तेच ना ति लगोरचे अशे एक आपले जे फरशीचे तूक तुकडे किंवा दगड वगैरे एकमेकांवर रचायचे ते बॉल मारायचे. आणि म फोडायचं आणि मग ते परत मांडय पकडते त्यांचा बॉल येईपर्यंत आपण पटपट पटपट मांडून ठेवायचे वरती ते.
तेच तेच मजा यायची म्हणजे असं कधी असं वाटायचं नाय आपण रस्त्यात खेळतोय हे काय जमा करून खेळतोय किंवा काय हल्लीच्या मुलांना सांगितलं तर ते हे वाटणार नाय म्हणजे आपल्याला उलट म्हणतील काय खेळत होता हे काय असलं काय खेळतात का म्हणून. कंटेज दगड गोळा करून ते फरशीचे हे तुकडे हे करून ठेवायचे. म्हणजे हल्लीच्या मुलांना ते सगळं हे वाटत जरा. असं.
ते फक्त मो मोबाईल घेतात आणि मोबाईल बघत बसतात ते मोबाईल वरती गेम खेळत बसतात मुलं आजकाल.
हो ग. खरंच आय ते खूप म्हणजे तसं म्हंटलं ना तर खरंच त्यांच्या दृष्टीने पण खूप ते म्हणजे नुकसानकारक आय ते सतत मोबाईल मोबाईल मोबाईल हे करून. म्हणजे म्हणजे त्या मुलांना हल्ली बाहेरचं जगच हल्ली कमी झालंय बघणं. म्हणजे असं काय असतं बाबा बाहेरच्या ह्याच्यात कसं काय चाललंय आपण कसं सगळी म -मैत्रिणी आपली मित्र मैत्रिणी मुलं मुली एकत्र हे करून हे खेळायचो. आणि त्याच्यात एक वेगळी मज्जा पण यायची.
हो खरंच मज्जा यायची आणि सगळे मिळून खेळायचो त्यामुळे मज्जा यायची आणि.
हो म्हणजे असं काही वा हा वाटायचं नाही असं आपण हे करतोय खेळतोय तर ते काय असलं काय मातीत खेळतोय ह्याच्यात खेळतोय वगैरे असं हो ना.
मा माती अंगाला हातायला लागली तरी आपल्याला असं किळस नव्हती वाटत उलट आपण मातीमध्ये खेळायचो आपण.
हो. आणि धडपडलो पडलो तरी सगळं कपडे खराब व्हायचे पण तरी आपण परत तसेच खेळायला लागायच. मग सगळं झाल्यावर घरी गेल्यावर हात, पाय धुऊन मग हे करायच. तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटायचंच नाही म्हणजे सगळी माती लागलेली असते धडपडलेलो असतो. हे झालेले कपडे खराब झालेले असतात तरी असं हे करून.
आजकालच्या मुलांना थोडीशी जरी हाताला माती लागली तरी नको म्हणतात. माती नको मातीमध्ये जायचंच नसतं त्यांना पायाला पण माती लागून देत नाही अजिबात.
हो ना तेच तर आणि हल्लीचे खेळही तसेच झाले आहेत ना. ते हे वगैरे जे खेळणारे बाहेर जाऊन खेळणारे असले तरी बॅडमिंटन खेळा हे खेळा आपण आम्ही रस्त्यावरच खेळायचो. मातीतच जाऊन उभं राहून खेळायचो बॅडमिंटन म्हणा किंवा काही हे करून किंवा आबाधुबी खेळायचो बॉल मारून खेळायचो खूप मज्जा यायची म्हणजे एक, एक हे करायला.
लंगडी पाणी खो खो कबड्डी किती छान नाही का
हो दोरीच्या उड्या खेळायच्या ते दोरीच्या उड्या मारायला पण आपण पण मुली, मुली काय मुलं पण आच्या बरोबर दोरीच्या व ह्याच्यावर उड्या मारायची.
हो आम्ही पण मुलं, मुली एकत्र खायचो आणि ते डबल दोरीची उडी किंवा छान वाटायचं ते खेळायला.
हो ना खरंय, खरंय खूप छान वाटायचं ते-
आणि तुम्ही ते शिरापुरी वगैरे ते खेळ खेळलाय का आता ते शिरापुरी म्हणजे नाही कां थांबायचे सहा, सात, सहा जण- असे खांबाला थांबायचे शिरापुरी म्हणायच तो म्हणायच पुढच्या घरी शिरापुरी पुढच्या घरी मग ते एकाने नाही दिली की नाही देणार म्हटलं कि ते आउट. वगैरे अस काही तरी असायच ते, हा आणि ते लोखंड, लोखंड पाणी लो लोखंडाला धरायचं नाही का लोखंड ज्यानी नाही धरणार मग तो आऊट.
हो बरोबर, बरोबर होत अस ते त्याला काय म्हणतात ते नाव विसरले मी असं म्हणजे होत असं नंतर ते ह्याच्यात असायच ना काय अ पाणी आणि काय म्हणायचं त्याला पाण्यात कि ह्याच्यात असं मग ते उडी मारायची इकडन तिकडे आणि पटकन आपण याच्यात केलं की त्याला काय म्हणायचं ते लक्ष लक्षात येत नाही माझ्या हा तळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात बरोबर.
हा बरोबर तो खेळ होता आणि असं गोल रिंगन आखायचं म्हणजे ते तळ्यात आणि त्याच्या बाहेर म्हणजे मळ्यात अस
हो हो हो तळ्यात, मळ्यात मी नावच विसरले असंल विसरायला नावं हल्ली पूर्वीची आपली नाव आणि आता काय तस गेम पण कोण खेळत नाही, खेळ पण खेळत नाही. खेळ मी बघायलाच नाही मिळत कुठे असं काही हे असं पण खरचं मजा होती त्या म्हणजे अशा खेळात आणि याच्यात किती वेगवेगळे आपण वेड्यासारखे काही खेळायचं म्हणजे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटायचं पण नाही असं म्हणजे खेळ आपण असे खेळ, खेळतोय त्याच्याबल
उलट आपल्याला छान वाटायचं ते खेळ खेळायला कधी खेळायला मिळते असं व्हायचं
हो. शाळेतन आलं की दफ्तर आणि हे टाकलं कपडे बदलले हातपाय धुतले काय थोडंसं खाल्लं किंवा काय दिल आईनी दूध बीध किंवा काय प्यायचं आणि जे धूम पळायची सगळेजण वाटच बघत असायचे. ते कधी येतात आणि सगळी जण एकत्र खेळतात ते खुप मज्जा हो हो हो रुमाल पाणी पण आणि मग ते हे झालं की शिक्षा आणि काय काय मज्जा यायची अशी त्याच्यावर हे शोधून काढलं की त्याच्यावर आहे ना समोरच्यावर राज्य आणि काय काय मज्जा यायची अरे बापरे तुम्ही एक एक आणखी नाव सांगताये ते मला एवढं आठवण होतीये की अरे बापरे आपण कित्येक वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला असं.
लहानपणी गेल्यासारंख वाटतंय ना लहानप
हो. आता तुम्ही जे म्हणालत ना पावसात आम्ही असे उड्या मारायचो ह्याच्यात हे करून ते किती मज्जा यायची अरे बापरे पहिला पाऊस म्हणजे तर एक धमाल असायची. म्हणजे ते भिजायचं म्हणजे भिजायचंच. हे करून म्हणजे असं खूप
आम्ही पण आणि ते माझ्या आईचं पत्र वगैरे खेळायच ते खेळलंय का तुम्ही माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं किती छान वाटयचं ते पण
ते बोलत राहायचं ना आईचं पत्र हरवलं ते मला साप पडलं करून ते म ती फिरत राहायची हे करून असं करून
ती फिरायची आणि मग ते पत्र कोणाच्या तरी मागे टाकायचं म ते तिनी म तिच्यावर राज्य
अ हो हो हो. मस्त मस्त खूप आठवणी हेत नाही आपल्या लहानपणच्या या अशा त्या खेळांच्या पण ह
फल फळ फूल ते घ्यायचं काय एकस अक्षर द्यायचं अ एक अक्षर द्यायचं क मग त्या क नावावरून नाव फळ फूल शहर ते लिहायचं.
हो हो. मग काही काही जण म्हणायचे असं काय अक्षर दिलं ह्याच काही सुचत नाही ह्याच काही जास्त नाहीये ह्याच अमुक नाहीये. ते म्हणायचे नाही नाही तुम्ही हे करा हे घ्यायं हेच अक्षर घ्यायचं वगैरे मजा यायची माहि का त्याला काहीतरी येत असायचं त्यातलं असं
आणि त्याच आडनावच जमयचंच नाही कोणाला आता क म्हणजे काय काय आडनाव नसायची ना मग आपण आडनाव त्यात त्या नावावर तर त्यांना सुचायचंच नाही मग ते कुठले पण आडनाव टाकायची त्याच्यावरून त्याच्यावरून भांडण व्हायची.
अ ये असं काही नसतं अ असं काही नसतं म्हणून तू काहीतरी सांगते. खरंच खूप मज्जा आली यायची ते आठवलं की ये काय नाही हल्ली सगळं विचित्र झालंय.
खरंय खेळ परत चालू व्हायला पाहिजेल येत.
हो ना तू अशे आणखीन काय खेळ आठवले तर मला सांगा, ओ तुम्ही मला विसरायला झालेत आता पण पटकन हे आठवलं मला तुम्ही म्हणालात
नाही आणि ना आता ग्राउंड पण राहिले नाहीत आता परत जागोजागी बिल्डिंग बांधतात येत. मुलांना खेळायला ग्राउंड पण नाही येत.
ते पण खरं आहे ग्राउंड अशी राहिलीच नाही पण ते काही ठिकाणी सुद्धा ना त्यांचं असं अ नियम लावलेत हे इथे अमुक करायचं नाही. तिथे तमुक करायचं नाही. आता हे मुलं बॅटबॉल खेळतात ते पण नाही खेळायला देत वगैरे असं असं होतं ना हल्ली खूप ठिकाणी ते गार्डन मेंटेन करतात म्हणून तिथे तुम्ही जाऊन नाचधूस करायची नाही असं पण झालंय आप आपल्या वेळेला एवढं कुठे कोण काय परर्वा करायचं गा- गार्डन आणि हे वगैरे झाडं लावलेलीयेत आपण बिन
की येत असं कंपल्सरी येना अस ग्राउंड ठेवायलाच पाहिजे मुलांसाठी खेळायला.
अव असं कंपल्सरी ठेवायला पाहिजे म्हणतो पण ते व-वरचे लोक असतात ते हे करून मग त्याच्या अ कोणाला तरी तो प्लॉट विकतात हे करतात आणि अ त्याच्यावर बिल्डिंग उभी राहते.
मैदानी खेळ खेळायलाच पाहिजेलेत खरं नाय का.
हो त्यानी किती एक प्र-प्रकारचा व्यायाम होतो. असं आपलं मा-मानसिक हे पण खूप छान राहत. त्या ह्याच्यानी म्हणजेच फ्रेश राहतो पण हे करून
हो मन प्रसन राहत तर बुद्धि स्मरण शक्ती पण चांगली होती ना आपली आपण ते आठवतोते खेळ खेळताना नाही का?
खरंय खरंय ते खरंय खूप अ
हातापायांचा वगैरे पूर्ण शरीराचा पण व्यायाम होतो ना
होतोच ना एकदम छान व्यायाम होतो. पळापळ होते उठबस होते सगळे त्याच्यात आपले अवयव हे होतात. परत डोकं वापरायला लागतं. कित्येकदा हे होतं सगळ्याच गोष्टी छान छान त्याच्यातन आपल्याला येतात तेव्हा कळाय चा नाय आपल्याला पण आता आपण म्हणजे जाणवत हे सगळं म्हणजे असं काय आपण खेळायचो ते खरंच खूप उपयोगी होतं. शारीरिक दृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सगळं त्याच्यातन हे मिळायचं आपल्याला ना हव चला चला
चालेल. ठेवते म हो हो थँक बाय हो धन्यवाद. लहान हो हो हो हो ठेव हो हो हो हा हा हो हो